हॅलो हॅलो?
हम्, डाटा बंद करू का?
अ
डाटा बंद करू?
नाही नाही, राहुदे चालू. कट होऊन जाईल. एक कॉल दहा मिनंट करणार हाय मी.
कती?
दहा मिनट.
कितीे दिवस करतो
काय आता भेटला ते सांगाल की मी तुला
तुला नाही ना आला अजून
नाही
येला अजून सात आठ दिवस लागनार कधी महिना पण लागू शकतो
सोडून
महिना पण लागू शकतो महिना लागू शकतो
हम् हम
आला का कोबीज होत
लावली ना काल
लाव पण दोन्ही वाव झाले का लाऊन
हम्म कुत्रय ते
काल पावसात लावलय का मग
हो
काल पावसात लावलेल
हम् चाललय वाढतं पाऊस
होव इकड तर काल पण दिवसभर झाल होता जास्त
हम् तवाच लावलंय त्यांनी
नाही रोप आलय अजून लावतिल रोप आलय अजून लावायचे
हम जरा पिंग चाचणी
हा
हम ते बरवाच आहे हम
अजून हो
हम
तो आज पाव संभावर नाही गेला काय, नाही काय गेल की लावायच
हम हम ते रोज का
नाही गिल के पेपर वर नाही साधे वर आहे
हम्
हम कोठेत राहिले लावायची
दहा पंधरा
हम हम बाहेर होत्या का लावायला
हम्म
हं बाकी
आप्पा कोण जायल
पाऊस वाढलाय आता काय परत चालू झाला काय होणार ये काय माहिती आत्ता
हम्म
पाऊस उघडला होता परत चालू झाला.
हम्म
हम्म
नाय मला नको
मग
परमाणला सांग
काय?
बरं मग नसू असं
तिकडचं का उर्धवच
हो तिकडंच
हम्म हम्म काय माहित बीला उतारला का मग?
हम्म
काय म्हणताय बाकी?
काय नाय बाकी
हम्म
हम्म
काय रे हर्ष्या ये इकडे बाहेर ये हर्षा आहे का?
हॅलो
बघ ना
हम्म
आरामचं असलं मग आता? रक्षाबंधन किती तारखेला आहे रे?
तनु
पाहिला नाही का अजून?
हॅलो
हॅलो
मग
हम्म
हॅलो
बोलना
बऊ
गेला होता कर लग्नाला तुझ्या मेव्हण्याच्या?
कुठं?
शिरवाडाच्या तिकडं
कोणत्या सुमो
गेला होतात असं विचारते
नाही
मग कोण जायला?
घरचे
पेकअप नेहले होते का?
हम्म
हम्म बाकी, जेवण खाल चाल. तुम जा-जा म्हणान. थांबा मग पाच, एक मिनिट मी आणून देते गोकळ. हॅलो.
हॅलो.
बला.
हॅलो.
घरी दोकानात हाय.
हम्.
हो. ते मळू होहेल मजा ना जेव्हा भूक लागल तेव जेवन करन. जेवला का.
ह.
काय खाल.
काय खाल्लं, हो.
हर ण्याडा काळां माझी.
होम्.
हम. काय म्हणतो आ.
हो.
तस ते बल पण आहे नावानं. बर हा मंडळात नाही झाचाल. बाकी काय म्हणतो.
हम.
साडे सहा मिनिट झाले, ओनली आणि चार मिनट. कंबाजी.
हो.
आ.
काय म्हणत ओ.
पावसाळा असल्यावर मजा राहते हं मस्त झोपून राहायचं दिवसभर.
हम्म.
हा. जंतर मंतरला नाई गेला का?
हो-हो
जायचंय ना
पोलिसांनाच
हम्म ह ते माहहितय का ते पोरा पोलीस आयला सुद्धा खाान येत आहे एक जणला गाल पडत टाकून पळालाज काय म्हणता अजून?
ह..
तुमच्या इथं काय पण -
हं, हं. कांद्याचा पैसा -
का, रे-
अं.
अ मन शेअर मार्केट मध्ये पैसे हारला का?
अ.
चार, पाच लाख.
गायत्री तुम्हाला पंचवीस लाख म्हटली.
चार, पाच लाख आहे बघा. बाकी द विचार घेतले सगळ आत वाात बाकी कोणाच घेतल होती नाही. होता मग त्याचा करता, करता वीस लाख
म्हणजे सगळं धरून वीस, पंचवीस लाख का?
हं.
बापरे!.. त म्हांदाकी तचक्रना.
सारखे दोघेपण वाटत आपल्याला प्लँट घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा.
असं नकोय करायला पण.
फोन लाग नाही.
मला थोडा वेळ परत कळमडून थोडा परत या. जा म घर थोडा वेळ पडा आणि मग या तुम्हाला बरा वाटला तर.
काय म्हणतो अजून, असेल ना काहीतरी नवीन?
काय असतंय.
अ.
बोला.
बोल ना.
काय नाही निवां- बाकी अजून काही नवीन, काहीच नाही का?
पेपर कधी राहता?
अजूनही सुटल का?
ह
थांब मी आता दहा मिनिटे झाली की कट करते.
हो.
झा कोणता.
हो.
तीन होत्या.